काय लागत नव्हत काय लवकर
आह ते अ हे दाखवत होते काहीतरी इशू दाखवत होते मग कट करून परत लावलं मग लागला आता
हा जुवे पडला काय मग
नाही नाही झिरो पण नाही पडला ना म्हणजे लागतच नव्हता. जर लागला म्हणजे कॉल जर तुम्हाला रिंगेली तुम्ही ने उचलला ना.
हा हा मग तेच म्हटलं मला वाटलं काही कारण काही एखाद्या वेळेस तुमची रिंग येती माला कळत नाही समजा उचलला जात नाही. असं पण होतं ते हम्म.
हे पोर पण आले होते ना म्हणून
अहो आले काय शाळेतून लगे.
आले आले की लावली टी व्ही
बापरे.
कसं आहे अर्धा तास पहून द्यावा लाग.
हा आई म्हणते ते असंच वाटतं ना.
हा आलं आलं मग परत ते करते कर म्हणले का मग ते चिडचिड करते ना वो
हा ते म्हण त्याल झालं आत्ता चालू झालं हीच चालू.
हा.
आमचे विकाशच माणते मग मला बी आल्या आल्या खेळून द्यावं लागतं. आले घ्या साडे तीन लाख.
हा आता तीन वाजले समजा आ.
हा समु येते गाडी मध्ये यश ना आता अ गाडी घेऊन जातो ट्युशन ला जातोय ना.
हा आता गाडी बिडी येत असेल त्याला ना.
सकाळी ट्युशनला जात त्याच लवकर ट्युशन असतो सात वाजताना
हो का?
तो आता गाडी मोटर सायकलवर जातो.
हा हा.
मोटरसायकल घेऊन जातो मग आता
बरं बाई पोराणा लय हाऊस वाटते बाई गाड्या चालवायला.
पण मग जाऊ द्या मग काय करा मग इथ वेळ नाही मग घरी. बस हो नाही मग ट्युशन बी नाही ना आपल्या गावात काही नाहीे ना.
ट्यूशन पण नाही. ते पडतं ना बई कानावर काही ना काही
तेच ना मग उगाच वाटत होतं इतक्या लवकर गाडी नको पाठू पण असं वाटतं जाऊदे. चांगला झाला.
चांगलंय अहो जाऊ दया.
आणि ट्युशन बी होतं ना मग पोराच आता नववी ला गेल्या मग आ. गरज हाय का, त्याला नववी दहावी.
अजून दोन वर्ष गरज असते, त्याला दहावी मध्ये.
मग त्यांच्यामुळेच ना, गाडी गाडीवरच. पाठव जातो. तो हो सकाळी जाऊ द्या, मग नाही पाठवा ना गाडीवर मग टेन्शनच नाही मग,
हां.. मग बरोबर मग बसा घरीच रिकामी टाइमपास करत पोर हां.
त्याच्या मगं आमची गाडीत. त्याला पाठवतो. आणि माझ्या भावाची जुनी गाडी घेऊन आलो, मग यांना वापरायला शेतात.
होव कां.
आसं केलं मग, तो ट्युशन ला जातोय मग बाई, मग नाहीर मग आपल्याकडे इथं कै नाही ना.
नाही दुसरं काय हो, मग आपल्या गावात पण ट्युशन नाही, गावातच अव्हेलेबल पाहिजे सगळं ओ.
तेच ना मग आम्हीच फोकन बी इतकं, विचारलं बाई बाजार सांग गीला. कोणी घेत का, प्रत्येक जे असे क्लास घेणारे.
मी काय म्हणते मग, सुविधा म्हणलं तर मग सिटी. स्पोकन लावा. कही लावा मग तुम्ही ते,
अगं ही, सिटीतली पोर चं. स्विमिंग पूल मध्ये प्रॅक्टिसला आता जात होते. उन्हाळ्यात आता आमचीचं. जेवढे अ.. पुतणे तेने आईचे समजा माहेरचे. ते उलउली पोरना, स्विमिंग पूलमध्ये लावलेलं होत क्लासेस. कोणाला. गाण्यांचे, वाजवायचे, कोणाला डान्सचे उन्हाळ्यात कोणीच रिकाम न्हवत सिटी मधी.
आपल्याला कसं राहत. आपल्याला कळलं का, आपलं पोरग कशात टॅलेंटेड आहे. मग कोणाच्या डान्समध्ये अस तर कोणी स्विमिंग मध्ये टाकतं, कोणी स्पोर्ट्स मध्ये टाकत. कोणी कशात कशात मग, काही ना काही कला राहती ना, शिक्षण ना व्यतिरिक्त पण आंगी.
कराटे, कराटे सुद्धा लावलेले पोरांनी.
हा. कराटे कराटे मध बी, आता मग नॅश
आता समू एवढी मुलगी ये. माझ्या बहिणीच्या नंदाची समू इतकीच ये. आता तुमचा समजा, परी, समू बरोबरचीच हाय, एक दोन महिन्याने समूपेक्षा लहान आहे. तर तिने कराटे, ते लावलेले होते.
हो. कोणी कराटे कोणी ते, स्केटिंगचे शूज न रात का स्केटिंग करता. हे कॉम्पिटिशनलास स्पर्धा आहे. पण मग आपल्याला अं.
आणि पुत त पुत जाऊ ये ना, माझी चुलत तिच्या पोरीने डान्सची. क्लास.
हो का, मग आपल्या लेकरांनमध्ये. टॅलेंट आपल्या पोरांमध्ये पण, त्यांना तशा सुविधाच नाही उपलब्ध ते काय करतील बरं.
मग आता नाहीच येना, आपल्याकडे काही आपण तेवढ्यासाठी थोडीच घेऊन जाऊ शकतो.
नाही घेऊन जाऊ शकत नाही, आणि कोणापाशी ठेवू बी शकत नाही, कोणा आता कोणाचा सण म्हणजे लेक
नाही बाई कशाचा सण होतो, नाही सण होतं. आमचा घरात आता दीर चं ये माझा.
हा.. हा.. पण मग आता त्यांना काय आहे. मुलगा आहे की मुलगी.
त्यांना माझ्या स समू बरोबरची मुलगी ये, आणी आता एक वर्षाचा मुलगा आहे तिला.
होव कां.
पण मग नाही, म्ह नाही म्हंटल्यावर काय विलाच आ.
होव. पण मग एखादं म्हणत जाऊदे, एक दोन महिने रहीन आपल्या लेकर काय त्यांच समजत.
अशा सगळ्या थोडी सं, अशा सगळ्या समजदार नाही ना.
नाही मग ते कुठं ते लेकरूल कुठं, कायम झालं रहू लागलं. पण मग कोणाबद्दल चांगला विचार केला, ना आपण आपलं बरोबर चांगलं होत असतं, पण लोकांना तेच नाही कळत‌ हो.
ना असं असं एवढं बारकाई जास्त, बारकाई पान आहे का कशा बायक्या कशा असत्या. त्याला बाहेर काही खोर असतात, ते त्यांना विचार करत नाही दुसऱ्यांचा.
हा.
आणि आपण बी नसत म्हटल त्यांना त्यांची परेशानी असती. कमी पेमेंटमध्ये. डजस्ट करायच असत आपली पण तयारी नसती त्यांच्याकडे पाठवायची.
आपण आपली फीस पण भरू पराची फक्त तुम्ही राहू द्या.
बई पाठवलं होतं ना आम्ही एक वर्ष आमच्या आई पण घेऊन गेल त्या.
हा.
आई घेऊन गेल तर पोराला आम्ही लगे खायचं बिस्किट च पुड्याचा खर्च सुद्धा देत होतेच पप्पा.
हा.
पण नाही म्हणे ती मला खर्च आमचा खर्च वाढतो म्हणे
अरे ती बरी चांग होतेसते ख
आता आई गेल ते सासू गेली म्हणजे दाब येतो दाब नको ना मग.
नाही नाही दाब नको आपल्या आपण सगळ ऍडजस्ट करतो असरात ते
फ्री फ्री राहायची सवय राात्री त्याला मग सासू गेली तर धाक. सासू गेली मग धाक राहिला असता आमच्या आई गेलेल्या होत एक वर्ष यशला घेऊन.
मग म्हणजे सासू आली म्हणजे आप उठ उठण्यात फरक पडतो खाण्यात पडतो. जेव्हा हवं तेव्हा काही करता येत नाही असय ते.
मग आपण नाही सांभळत का.
मग आणि आपल्याला आता त्यांच इतके दिवस झाले तर दा खा आहेस ना.
दा काय म्हणजे अजून पण बोलाचं. काम मी एवढी मोठी असून मला अजून बोलायचं आत्ता नाही आणि तिकडं. तर ति तर तिला म्हणायचीच हत्ता ना यांची.
मग तसं जास्त जे करतं का त्याला आणखीन करून घेता.
मला मनाचगतं तिकडे तिला मना तिला बोलायची सत्ता.
करताय हळच अस असतते. म्हणजे ज्या आज तररा तो जे ऐकून घेतो त्याला सगळंच करावं लागतं. आणिजे जे असं असतं का त्याच्या त्याला त्याच्या पुढं पुढं करत आणखीन
काहीच नाही काही चालत नाही लगेल.
हा आज घरी नाही काय आईन ते.
नाही आज गेले नाही ते गावाला
फर मजा य तू.
आज बोकळी बोलतेय मग बी. खवाला गेल तेला माझ नंदाचच. सरावारलला दिवसाला गेलेले.
हा आता तुम्ही जस आजण घरात आहे ना तुमच्या
हा मग साजने सगळ्या पण पावणे पावणे रावळे. हे सुलज सासरी ते शेती पात ते चालूच राहतात ते बी
हो.
सगळ्याच करावं लागतं पण जाऊ द्या म्हणत्या बी आपलं नाव बी निघत. तिने करत ना तिला कोणीच म्हणत नाही झागलं कोणीच नाही.
तेच असतं खरंच पैसा प्रॉपर्टी काही काम येत नाही आपलं चांगले गुण.
जाऊ द्या काय एक दिवस काय बई काय सगळं ठेवून सगळं मागस पडावं लागत.
मागच प आणि ते तुमचे नंद काकूच पहा बरं हो सगळं किती चांगले होते आपण.
गेले बिचाऱ्या सगळ सोडून गेल्या.
सगळं सोडून काहीच नाही राय लक्षणात सगळं जिथलं तिथं राहत.
शणत म्हणजे दुपारी लगे आमच्यासोबत इकडं. अ पंगत होती ना आमच्या बापभऊची.
हा हा.
तिथं लगे राहिल्या सगळं केलं. मस्त ज्या वेळेला आल्या आणि किती किती ओळत होत्या त्या. काम पण किती वाढतं त्या स्पेशल दुकान समळून घेत.
सुना डायरेक्ट खराब होऊन गेल त्यांच्या आता. दोघी पण अशे बारीक-बारीक झालं पाहा तुम्ही अशे सुकल्यावन झालत्या.
मग आणि जेव पण लिल्लवित होतेय बरं का?
हाव मी म्हणते कायम योग च्या दुकानात त्यांना ब्लाउज घे त्यांच्या साड्या नोटा त्यांना काही न काही वस्तू घेत राहा सोन्याची.
लई जीव लवित होत्या ताई खरंच लई जेऊ लवित होत्या बरं का. मग त्यांच्यासारखी एक पण नाही आमच्या केल्यामध्ये वर का.
त्या म्हणजे बरी एवढा जीव लावून बी कधी गरम नाही केलत्या ना सुनाचे. फक्त असं म्हणत होती हा त्यांना जिवारीचेत ते लेकर सांभाळ.
कधीच अजून मला काही घेतलेलं ही नाही आहे.
हाव बाई आमचा पण तसज आहे मी बी एवढी एक कुल ती मीत भाशी आहे आणखीन. मला पण कधीच काही नाही अशी लाड म्हणलं त पहीच
पण त्या नंदा काकु सुनायला लय घेत होत्या बाई.
हो बाई काही काही जीवस लावते व आपल्या गावात आहे अशे बऱ्याच जणी. सुनाला लई ए करता.
नाही बाई मला एवढे पंधरा वर्ष झाले ग बाई मला अजून कधी पुढं म्हनलेलं नाही आहे.
हाव
माझा नवरा घेतो म्हणून म चूप बसते जाऊ दे बाई आपल्याला देतो.
मग मला पण तेच आहे आ मला तर ते कशाला चं कमी करत नाही तुला एक नाही दोन साड्या घे. दोन नाही चार घे पण जाऊ ती नाही घेत ना वी चे सोडून द्या जा असं म्हणता मग ते.
मग मला बी तेच म्हणत्या मला लगी मी म्हटल्या बरोबर बरं का म्हटल्या बरोबर ते हजर करता लगे कधीच काही म्हणत नाही मी माझा एक रुपया खर्च एवढं मी पिको हॉल करते ते पैशे सगळं माझ्या बाजूला पडत्या. पण ते कधीच म्हणत नाही तू जवळ आहे आणि तू त्याच्या स गळं आणून द्यायता लगे आता जर मला साडी घ्यायची मला ह्या कलरची खरंच घेऊ दी. मग मी तेच लक्ष देते मग मी इकडे लक्ष देत नाही जाऊ दे.
तर ना आपल्या जो घेणार आहे तो तर घेतो ना बाकीचच्यांशी काय अपेक्षा करायची असेल.
मंग मला पण मी तेच म्हणते मला नवरा चांगला आहे ना जाऊ दे. नका की घे ना आपल्याला सगळं पुरवतो ना.
हाव का मग काही के नवरे तर काहीच घेत नाही बायकांना तस पाहिलं तो विचारत बी नाही मं काही की आता बऱ्याचशा सांगते ना ते आणखीन लाडक्या बहिणी काढून घेतय बायकांच्या.
मी मी काय केलं लाडक्या बहिणीचा मी त्यांना बाळी करून दिली दोन ग्रॅम ची.
हा मग मी पण तसेच पैशे ठेवले हे पण काय म्हणले म मागं मी आता बाळी करतो कानात.
ते पुरे ती पुरे तीस हजार काढले आणि तीस हजार दोन ग्रॅमची बाळी त्यांनला कडून दिले जाऊ ते आपल्याकडून कधीच काही घेत नाही.
काही घेत नाही जाऊ दे त्यांना पण वाटतं ना येनं काही स्वतःला ही खर्च केले आपल्यालाच केलं म्हणून वाटतंच ना हो.
आता ते माझा कधीच एवढा आता मी पिको फॉलचे पाच-पाच, दहा-दहा हजार करते बरं का पण एक आणखीन मला फाॅल पण आणून देता त्यांच्या पैशाचा बंडल पण आणून देत त्यांच्या पैशाचा.
हाव का मी लावते हो परत पाच मिनिटात लगेच.